हॅलो हा हो हो येतो येतो?
मला थोडीशी रेसिपी पाहिजे होती तुमच्याकडून.
ह तर बरं सांग. तर आता तो उन्हाळा चालू होता माहितय तुम्हाला
हा हो
ह तर आपल्यात उन्हाळ्यात काय कच्ची कैरी म्हणजे वापरतात हम्म मग त्यासाठी आपल्यात एकटे केलं जाते
हा
हम्म तर ते आपल्या महाराष्ट्रातलं लाडकं पेय म्हणून ओळखलं जाते तुम्हाला माहितच असेल ते ते होय होय होय प परत त्याच का पारंपर तरी काय त
हा त्याची रेसिपी सांगा खरं मला खरं म्हणजे ऐकून माहितय खर मी कधी बनवलं नाहीे रेसिपी थोडी मिळाली तर खरच म्हणजे अ मी आता आता थोडंस काैरे मिळणं अवघड आहे परंतु मिळाली तर खरं हा झाडांना कुठल्या तर आहेत कैऱ्या तर मी बनव शकेन मग होय होय होय आहेत अजून एवढा आता काही पावसाळा अजून सुरू झालाच नाही आणि मोहर पण एकका झाडांना खरंच वेळाने आलाय त्याच्यामुळं पऱ्या भेटतात प्लीज मग सांगा मला त्या
ह् तर आता काय कैरी घ्यायची पहिला आणि ती कैरी उकडून घ्यायची
उकडून घ्यायच
हो हो उकडून मग तिचा घर काढ ग घर काढायचं तिचा पूर्ण घर काढायच तिचा
बरं हा चाल घ्यायची नाही फक्त आठ ला हे घ्यायचं हक्त बर
तर मग आणि त्यात काय करायचं आपण त्यात ते काढून व्यवस्थित घ्यायचं स्वच्छ धुऊून पहिला ते घ्यायचं मग घर वगैरे काढायच त्याचा एक दहा पाच दहा मिनिटात ते उकडते आपण जसं कुकरला वगैरे लावलो तरी
हा
मग त्याच्यानंतर काय आपण करायचं त्यात गूळ वेलची पावडर टाकायची गुळ थोडा ख प्रमाणात टाकायचं कारण ते आधीच गोड असते ना ते त्यामुळे म्हणजे चवीनुसार आपण बघत ते घालायचतात गुळा आणि वेल वेलची जायफळ असू दे
हा
मग ते घालून मीठ त्यात घालायचं ते म्हणजेच त्याचं मिश्रण वेगळं करून घ्यायच आणि ते फ्रीज लावायच अजून तरी उन्हाळा आहे त्यामुळे ही रेसिपी ते तुम्ही नक्की च करू शकता
होय होय पावसाच तरारखे अजून नामोनिशान नाही एक दिवस चाला फक्त सात तारखेला त्याच्यानंतर
होय त्यामुळ हे
उन्हाळा पण तसच आहे जस एप्रिल मे मध्ये आहे तसच जूनमध्येध्ये पण उन्हाळा कंटिन्यू चालूच आहे अससं एवढं गरम होत रोज कि विचारायला नको पणण थोडस म्हणजे ह युट्यूब वर वगैरे दाखवलं जाते की पण न प्या गार राहा थंड राहा
हम्म आणि ते उष्णता कमी करते नाही पूर्ण
होय होय पणण्यामु थोडसं उष्णता पण कमी होते आणि अ एक म्हणजे शक्तिवर्धक प्रे प्रेय म्हणून पण थोडस उन्हाळ्यामध्ये त्याची मदत होत त्या करू शकते खरच मी आता परत रिपीट करू काय म्हणजे माझ्या ल लक्षात राहील.
हो हो करा ना.
हा कैरी घ्यायची स्वच्छ धुवून त्याच्यानंतर उकडून घ्यायच्या त्या कुकरमध्ये लगेच होतात ओके. त्याच्यानं तर मग साल काय घ्यायची नाही आपण फक्त त्याच्या आातला थोडासा घर घ्यायचा.
हम्म.
आणि बाकी त्याच्यामध्ये गुळ जायफळ वेलचीपूड आणि थोडासा गूळ हा सांगितलं ते हा ठीक आहे हे अ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीज य हा मीठ थोडस घालायचं ह. मीठ घालायचं आणि ते सगळं मिक्स करून फ्रीज ला लावून आपण पाहिजे तेंव्हा घेऊ शकत बरोबर आहे ना.
हा मग हे सगळं मिश्रण करून एक दहा पंधरा मिनिटं जरी तुम्ही फ्रीजला लावलं तरी ते छान होतं. आणि ते प्यायला पण चांगत हम्म. कैरी पासून भरपूर पदार्थ आहेत तुम्हाला माहितीच असतील आता तसे आ हे आणि कैरीच हे पण असते बघा कि च चटणी वगैरे करतात कैरी
कैरीची चटणी हा ऐकून माहित आहे परंतु मी कधी बनवायला नाही कारण एवढं रेसिपी मध्ये मी चांगली नाहीये.
हा हा ह आताता जेवणाची चव सुद्धा ते वाढवचे. कैरी घ्यायची पहिला स्वच्छ धुऊून तिच म्हणजे ते आपले त्याच्यावर ते जे काय लागले असते ते स्वच्छ धुवायचं.
बरं हा.
ना असू दे कोथंबीर हिरवी मिरची वगैरे असते माहितय हिरवी मिरची ची लसून. असं गुळ वगैरे एकत्र ते वाटून घ्यायचे पूर्ण.
सगळं.
कैरीच त्याच पिसेस वगैरे केलं तरी चालेल.
हम हम
आणि त्यात थोडं चवीनुसार असं म्हणजे गुळ असू दे.
हा
म्हणजे असं हे घालायचं पुदिना मिरच्या असू दे लसूण हे अस एकत्र वाटायचं आपल्यात आधीच्या काळात जे म्हणजे असं वाट म्हणून एक हे असायचं बघा त्याच्यावर
वरवंटा पाटा का?
हा हा त्याच्यावर जरी वाटलं तरी हे मस्त होते. आता तरी ते नाही नाही हो हो हो. त्यामुळे मिक्सरचा वापर आपण करतोयच आता तरी.
होय होय वरवंट वाटा असतोय म्हणजे खरं. कधी अजून तरी घ्यायला नाही गरज लागली नाही म्हणून घ्यायला नाही परंतु असं म्हण तेत्यावरची चटणी नाही खरच छान होत त्याच्यावर बनलेलं एक टेक्चर इथे
करू शकता की.
होय होय मिक्सरवरच आता मिक्सरच आहे म्हणल्यावर मिक्सरच यूज करायला पाहिजे.
हो हे करून पण छान होते. मग ते जेवणासोबत तुम्ही घेऊ घेऊ शकताय सकाळी हम् हम्म काही होज करू बघा. छानले लागते मी म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तिच्या घरी मी गेलेली मग ती आजारी असल्यामुळे मी तिला ही चटणी वगैरे करून दिलेली होय होय त्यामुळे ती चटणी हा त्यामुळे मी तुम्हाला सांगितली
होय काय एकदम आजारातून अशी उठली असेल ती मग चटणी आणि हे करून
खूप म्हणजे ती चटणी खाली की म्हणजे वेगळी चव अशा आपल्या ह्याच्यावर
हा आधीच आजारपणात एवढं हे होते की काहीच खायला पण चांगलं वाटत नाही आणि त्या काही जातच नाहीय खरं म्हणजे मग असं चटणी वगैरे चटपटीत काहीत असलं तर खर असं खायला पण चांगलं वाटतंय आणि एकाच म्हणजे एक अर्धी भाक री किंवा अर्धी चपाती जास्त
हम्म चटणी सोबत बाजरी वगैरे बाजरीचे भा करी वगैरे असू दे ज्वारीची तरी खाल्ला तरी किती छान लागते ते
होय आता करून बघायलाच पाहिजे रेसिपी ऐकून नसत जर तोंडाला पाणी सुटाले माझ्याकडेच करु आता बघायलाच पाहिजे उद्याच कुठं कैऱ्या मिळतात बघतो मी आता
रेसिपी मी सांगते तुम्हाला त्या कैरी कैरीची तुक्कू म्हणून असत्या माहि त्या्या
अ नाही नाही ऐकलं मी ह्याच्याबद्दल नाही ऐकलं
हा मग आपण एक पारंपरिकच आहे की म्हणजे आपल्या महाराष्ट्रात याच प्रकार येतो ते
बरं
हम्म मग ते हे कसं केलं जाते तर पहिला कैरी घ्यायची मग ती काय पण कोणती पण कैरी आपण जशी का कोणत्या पण पदार्थाला धुऊन घेत असतो की मला माहित असतं मग तिचा किस करायचा कैरीचा
हा
मग त्यामध्ये गुळ असू दे. तिखट, मीठ वगैरे एकत्र करून ते जिरे मोहरी असतं त्याची फोडणी द्यायची त्याला
अ काय करायचं किसायचं कैरी पहिला किसायची.
किसायची त्यात गुळ घालायचा.
बरं म्हणजे कच्च्या कच्च्या खिचामध्येच टाकायचं ते शिजवून वगैरे काय घ्यायच. शिजवायच वगैरे काही नाही त्याला हा
तिचा किस करायचा परत त्यानंतर
त्यातच अ गुळ घालायचा.
हा त्यात गुळ परत त्यानंतर काय करायचं की तिखट, मीठ घालायचं. म्हणजे तिखट चटणी वगैरे त्यामध्ये घालायची नंतर मी ते घालायचं मग एकत्र करायचं पूर्ण त्याचं मिश्रण एक दहा दहा पाच मिनटं करून ठे ते म्हणजे त्यात ते पूर्ण उतरते रस् त्याचा मग त्यानंतर एक दहा मिनिटांना त्याची फोडणी द्यायची आपण जिरे मोहरे असू दे हिंग घालून त्यात खमंग अशी फोडणी द्यायची मग ते एक फोडणी दिली एक दहा पाच मिनिटांने तुम्ही ते खाऊ शकताय मग
झटपट होते की हे तर
हो झटपट होते मग हे करून तुम्ही खाऊ शकता. आणि झटपट रेसिपी कैरीची तुकू ह्
फैरी चिक ग हे रेसिपीच नाव तर एवढं छान आहे तेवढंच आपलं आणि रेसिपी पण खरंच असं झटपट आणि छान बनणार आहे की मग
होय हम्म म रेसिपी कधी पण तुम्ही कधी पण म्हणजे करू शकताय असं आता तरी सध्या म्हणजे अजून पाऊस नाही त्यामुळे हे कधी पण करा अजून पाऊस चालू आहे. साधी
हा होय आता आता मी उद्याच असं ते बाजारात आणि बघते आता कैरा कुठं भेटतात किंवा इकडं तिकडं झाडांना कुठं आहेत.
नाही नाही अजून आहेत कैरी तरी तर म्हणजे पाऊस नाही त्यामुळ आता माझ्या घरी आहेत. कैरी अजून हो हो आणलेले आहेत. मी अजून म्हणजे पेच करून पिते अजून पण दुपारचं
होय काय तुमच्या म्हणजे तुमचं अ झाड आहे कैरीच
हो हो आमचे झाडं आहेत आमच्या म्हणजे आमच्या गावाकडं तिकडं आहेत ना घर आमची तर आम तिकडं जाऊन घेऊन येतोय हम्म
छानछान रेसिपी माहित ये माहिती तुम्हाला
हो घरी, घरी करून खायला लागतं ना आम्हाला त्यामुळं
हा होय अगदी म्हणजे. घरातच अवेहेलेबल होते म्हणून एवढ्या सगळ्या छान छान रेसिपीज माहित आहेत.
माहित आहे होय होय.
मी पण आता बघते आता आम्ही थोडसं काय म्हणता त्याला आमच्याकड काही झाड नाही आहे त्याच्यामुळे आणायला पाहिजे थोडस हा ठीक आहे थँक्यू खरंच थँक्यू एवढा छान रेसिपी मला सांगितलं त्याच्याबद्दल च खरंच थँक्यू मी आता नक्कीच ट्राय करणार आहे तुमच्या ह्या तिन्ही रेसिपी हो हो थँक यू थँक यू ओके बाय हा ह